हॅलो, हॅलो. हो. येत- येत. काही नाही. बसूनोय तू काय करतय?
काय नाही. बस, विचार करताव ट्रीपला जाऊ म्हटलं.
हा, अच्छा. बोल ना, कुठे जायचंय?
जाऊ म्हटलं आजूबाजूला साईडला असं डिसाईड करून, एखाद्या ठिकाणावर.
चला, आपण शेगाव जाऊ.
ठीकाय मग शेगावला जाऊ. मग काही लोकांना जमा करू.
ए, नाही - नाही. शेगावण नाही जाऊ आपण. आता तर पावसाचे दिवस सुरू आहे ना. आपण नाही का? चिखलदऱ्या जाऊ.
चिखलदऱ्यामध्ये, खूप चिखल असल ना?
रे चिखलदरा, अरे चिखलदर नाव आहे त्याचं. पण चिखल नाही राहत तिथं.
हो, पावसाळ्याच्या दिवसात तर, चांगलाय ते चिखलदरा.
हम्म, मी तुला सांगतो काका हाय ते. बघ, तिथ नाही का? अस नाही का, म्हणजे असं पावसाच का म्हणते. वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल झाल्याच्या नंतर काही स्पॉटस आहे, तिथे. म त मी ते तेव्हा मागे गेली होती ना, इथे म्हणजे इथे याच्या आधी. तेव्हा मी फॅमिलीसोबत गेली होती. तर आपण आता, फ्रेंड्स सोबत जाऊ.
हो. ग्रुपवर मेसेज वगैरे टाकू आणि आणि मग सर्वांना विचारू? काउंट्री वगैरे किती? का करायचंय? काय करायचंय? कशानं जायचंय?
हा.
तू कशानं गेली होती?
आम्ही तर बसन गेलो होतो. अरे फॅमिली ना, घरच्या लोक होते ना. तर मोठी बस केली होती आम्ही.
त्या पण नाईन
हा मग आपण हे तर मग ट्रेन. ट्रेन न तर नाही नसनसना. बस. हा म्हणून मग, आपण गाडी केली करू. किती जण जायचं मग?
आता पाऊ आपण, आपल्या फ्रेंड्सला वगैरे फोन करू. तेव्हा ते सांगणार, तेव्हा आपण जाऊ मग.
हो, बजेट वगैरे पाहू. कितीचं, काय आहे म्हणून? त्यानुसार कितीक, दिवसाची? हा.
आधी ते बजेट काढा लागल ना? किती करायचंय? का कराचंय? किती जण जाणार आहे? तो बसवाला किती घेते? काय, घेते म्हणून?
हा. तेच तर आता बघू म्हटलं. मग कॉल वगैरे करून. किती? काय, आहे म्हणून?
हा, तो बसवाला पण जास्त घेते ना. आता कारण की, दिवसां सुरूय तेजा. ते लोक तिथे फिरायला जाते. तर मग ते जाणं जास्त सुरूय. तर मग, ते पैसं जास्तच घेणार.
हो, हो ते पण आहे. आणि कोणी येते. कोण नाही येत. कोणी दुस र म्हणते का काय? चिखलदरा ठीकाय. आता पावसाडे दिवसात ते. कितीक, कितीक दिवसासाठी जायचं मग?
अ आम्ही रात्री निघालो होतो, आणि सकाळी पोहोचलो होतो. तिथं माहितेय स कळा मद म्हणते की, सगळ्यात पहिलं सूर्य तिथं दिस, सगळ्यात पहिलं सूर्य दिसतो.
हो, का?
तिथल सनसेट सॉरी सनराइजच पाहायला मज्जा येते.
आच्छा. मग असं कितीक दिवसाचं जायचं मग तिथं? एका दिवसात होतंय का पाहणं?
बघ आता आपण निघालो आज रात्री तर उद्या सकाळी पोहोचू. मग उद्या सकाळी दिवसभर, ते सगळं- सगळं पाहायचं. अणि सं रात तं मग तिथूनच रात्री निघायचं, मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सकाळी पोहोचतं इथं.
हो मग एका साईडनं गेलो तं मग, आजूबाजूला आणखी दुसऱ्या कपडे वगैरे सर्वच फिरून होऊन जाते. आता नाहीतरी पावसाळ्याच्या दिवसात आता सुट्ट्या पण असंल काही- काही
हम नाही त माहितये चिक्कलदरामध्येच माहित आहे, बोट सारे स्पॉट्स आहे. जसं वॉटरफॉल झाला, तस बॅलन्स स्टोन वगैरे आहे. एक-एक कोणता तरी किल्ला हाये, अशे खूप सारे खूप खूप सारे आहेत स्पॉट्स, म्हणजे ते दिवसभर हे काय म्हणते, घोडा बी आहे खूप सारे. मेला बी लागते मंदिर बी आहे कशाच तरी.
हा हा, हो तिथे पण जाऊ शकतो.
हा म्हणजे आम्ही जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा तिथं सगळं असं बघितलं होतं.
हो आता नवीन -नवीन पण झालं असेल ना खूप जास्त.
हा नवीन -नवीन आता तर बोत जात